हा, आवाज येतोय ना आता एकदम?
हा येतोय येतोय. माझा येतोय ना तुम्हाला?
हो एकदम व्यवस्थित येतोय.
हा हा. आज मग जॉब वर गेला म्हण, जॉबच चालू होतं म्हणा.
हा आज होतं, कालपण होतं पण ते काल थोडसं निवांत होतं. आज थोडं जास्
कुठं बाहेर जॉबला जाताय, की घरीच घरी घरूनच असतं?
नाही आता कस हाय, मीटिंग असली तर बाहेर जावं लागतंय.
हां हां.
बाकीच काम करूच शकतो घरातनं आणि मग मो ठा प्रोजेक्ट असला, तर मग तसं फीलल्डवरती जावं लागतंय.
बाहेर जाताय का मग?
हम म्हणजे आता एक आम्हाला एक सर्वेचा, हेल्थ सर्वेचा प्रोजेक्ट भेटलाय.
हां हां.
त्यामुळं ती टीम पूर्ण पोर गोळा करून, पूर्ण सर्वे घ्यायच्या ह्याला पाठवायची. मग त्यांना एरिया द्या एरिया असाइन करायचा.
हा हा.
त्या एरियामध्ये जाऊन मग सॅम्पल कलेक्ट करायचे. मग ते व्यवस्थित सॅम्पल घेतेत का नाही ते बघायचे.
हा हा.
म्हणजे हे असं, हे पण करतो आम्ही. आणि जेव्हा इलेक्शन असतात, त्यावेळेस इलेक्शनची पण कामं घेतो.
हा हा म्हणजे नेमकं कोणता जॉब आहे तुमचा, काय करायचं नेमकं?
आता समजा, तुमचा एक व्यवसाय आहे.
हं हं.
आता समजा, तुम्ही घर बांधताय. घर बांधायचा तुमचा व्यवसाय आहे. तर तुम्हाला आता अ क्लाइंट भेटत नाहीत. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन क्लाइंट घ्यायचे आहेत.
हा हा.
तर मग आम्ही ते ऑनलाइन क्लायंट आणून द्यायला तुम्हाला मदत करणार. हा हा हा हा हा. म्हणजे आता समजा तुम्ही कन्स्ट्रक्शनचं काम करताय समजा. तर मग त्यासाठी ती या मग काय करायचं? आता समजा, इंस्टाग्राम वरून तुम्हाला क्लाइंट आणायचे आहेत किंवा फेसबुकवरून मग त्याच्यासाठी दोन गोष्टी करता येते पोस्ट बनवायच्या आणि त्या व्हायरल करायच्या किंवा मग रिल्स करायच्या आणि त्याला ऍडव्हटाईज करायचं.
हं हं.
मग त्या व्यवस्थित रेल करणं, तुमच्या कन्स्ट्रक्ट मधले तुमचे एडव्हनटेजेस सांगणं. म्हणजे तुम्ही किती चांगलं काम करता. तुम्ही तुमच्याकडे एवढे वर्कर आहे तुमच हे आहे. चा कडे क्वालिटीचे इन्स्ट्रुमेंट आहेत आणि तुम्ही वेळेत काम पूर्ण करून देता मग अशा पद्धतीने एक एडवर्टाइज बनवायची आणि ती एडव्हर्टाइस अशा लोकांना दाखवायची की ज्यांना घर बांधायचंय
हा हा.
मग ते तशे इंटरनेटवर शोधायचे कीबोर्ड टाकून. हा मग ही अशी कमाळ करतो हे एक झालं मंग नं तर व्हिडिओ प्रोडक्शनची पण काम करतो म्हणजे समजा तुम्हाला डॉक्युमेंटरी बनवायचे किंवा छोटी फिल्म बनवायचे कुठले तरी एखाद्या विषयावर
हा हा.
तर त्याची पण एक टीम आहे आपल्याकडे आणि फिल्डवरची कामं घेतो म्हणजे सर्वेची कामं घेतो.
हा.
म्हणजे सर्वे करायचा.
हा.
ती पण काम घेतो आणि इलेक्शन ज्या वेळेस असतं त्यावेेळेस स मझे आमदार खासदार असतात ना.
हा हा.
तर त्यांचे सोशल मीडियाचे तुम्हाला व्हाट्सअप ला फेसबुक ला हा त्यांचे व्हिडिओज येतात, मॅसेज येतात ते कुठं जातात त्यांच्या रिल्स येतात तर ते बनवून
ते पा पुढं पाठवायचं.
ते पूर्ण सगळं मॅनेजमेंट आपण करतो असं.
तुम तुम्ही करताय काय हा असा तुमचा जॉब आहे हा समोर समोर हां.
आणि मग जिकडून पैशे येतात ते सगळेच कामं करतो. असं के नाही आता. छोटे पैशे येतात पण पैशे पैशे असतात काय त्याला पर्यंत
असू दे की कुठून काम येते ते सगळे करायलाच पाहिजे काय आता आणि आ ताच्या जगात मे म्हणजे दुसरा काय मोठा प्रॉब्लेम नाही पैशा शिवाय काय येत नाही बघित कुठलं कुठं पण जा चाच गेला तरी आधी पैसा मग काय असेल ते. तुमचं माझं बोलणं चालत नाही आता पहिल्यासारखं.
हम्म तुम्ही असं तुम तुमच्याकडे पैशे नसतील ना तर तुम्हा समोरचा माणूस तेवढी किंमत पण देत नाही.
नाही होय आणि आमच्या माझ्याकड आता पैशे ढिगाणसले की मला किंमत बघायची समाजात किती असत्या तसचं असते ओ.
कि तुमची जवा वेळ खराब असते ना कोणीच ऐकत नाही आणि तुमची वेळ चांगली असते तेव्हा बहिरे पण ऐकतेत.
सगळ होय ही बहिरी असते ती पण ऐकून घेते. त्यांना ऐकायला जरी येत नसलं तर हो.
आज काय केलं तुम्ही शेतात?
आज शेतात ते भुईमुग जरा कोडपून आलो.
ओके म्हणजे लावला उगून आलाय तो कोळपाला गेलता.
हा उगवून आलाय त्यात जरा बारीक तण आलेल ना मग ते हे करून डोक्याचा पोळपा असतो, ते सासऱ्यांनी धरलेला. मी वडला दोघांनी मगाशी आलो. अडीच वाजता.
म ते खांद्याला अडकवायचं आणि
डोक्याला ती दोरी असते ना, ती डोक्याला अडकवायची आणि खांद्यात मधी आपल्या अ डाव्याच्या हाताच्या आणि ह्याच्यामध्ये असं धरायचं ती का
आणि तेवढ्या हा माहिती माहिती हा आम्ही केले ती लहान असताना केले आता नाय
ते असणार की तुमच्याकडे ते भाताच्या ह्याच्यातनं पण भात पेरलं ना त कुरीन भात पेरते त्यात पण घालतात की कोळप तुम्ही बघितलं असतील की.
आमच्याकडे आत्ता ऊस आणि हे न असे नगदी पिकं घ्यायला लागलेत. ह्याच्या आधी आमच्याकडं ना एक दहा, पंधरा वर्षापूर्वी पाणी नव्हतं. तर त्यावेेळेस मग सगळी कोरडवाहूच पिक असायची. भुईमुग असायचा, मुग असाय चे, मटकी असायची, सूर्यफुल असायचं, तुरी तुरीचे आड आड घ्यायचे आणि मध्ये भुईमुख असायचा. किंवा हायब्रीड असायचं. मध्ये तुरीचा हे असायचा
हा हा, आत्ता ते पाणी असल्याच्या मुळं ऊस, गहू तेन घेतात.
हम्म हम्म आणि मग ते त्या ऊसातच घऊ घेतो आम्ही. घऊ सेपरेट घेत नाही.
उसाच्या ह्याज्यात येतोय तो घऊ?
हा, ऊसाची लागण केली ना
हा.
त्यातच भुंड्यावरती वरती घऊ घ्यायचा. मग ते ऊस उगवण्याला एकवीस दिवस लागतात. आणि तोपर्यंत घऊ मोठा होतो आणि मग दोन महिन्यात गहु अडीच महिन्यात घऊ निघतो. अडीच तीन महिन्यात. आणि मग ऊस परत कूळपायला येतो. मग ऊसाचं खत बीत घालायचं आणि मग तो फोडायचा. म्हणजे सरीत
ते हे सरी भर लावायचे हे करून, भरणी करायची तिची. हम्म हम्म.
आणि हे मग उसाचे ज्यावेळेस दिवाळीचील्या वेळेस लागण असते ना
हं.
त्या ऊसातच लावतो, मग काही लोकं भुईमग पण लावत्यात उसात.
हम उसातनं भुईमुंग असतंय. कोण सोयाबीन लाव तंय, कोण सूर्यफुल लावतंय. भरपूर पिकं घेत. मम्मीच्या तिकडं आमच्या करत्यात. इकडंच आम च्याकडं पाऊ पाणी नसल्यामुळं कोरडवाहू शेती हाईत आमची सगळी.
हा ते आणि ते थोडसं डोंगरभाग आला ना, लिमिटेशन येतंय त्याचं.
होय होय पाणीच नाही ना, वर आणि जास्त डोंगरा
ह आणि तिथं तुम्ही विहीर बीर असं काही खांदू शकत नाही ना. किती काय करणार आहे तुम्ही?
हम्म खणून काय करणार, पाणी तरी म्हणजे आता भरपूर हे केल्यात सोडा. करं लागून लागून त्याला पाणी तेवढं थोडंच लागणार. एवढं काय अस उन्हाळ्याभर पुरण्यासारखं
तळ करू शकता तुमच्याकडे जास्त शेती असेल तर. आणि मग पावसाचं पाणी त्यात
साठवून घेतो. कुठं खरं अ जास्त शेती एका जाग्याला आमची पाहिजे ना आणि ते हे कराय पाहिजे. मग ते इथं थोड शेत, मग तिथं थोडं शेत असे शेत असल्या म शेत तळ करून उपयोग नाही हो तेचा.
हं तेच तेच सगळ्या शेतकऱ्यांची तीच तिकडं हे, की हितं एक दोन गुं ट, तिथे एक दोन गुं
हा तसं आहे आमचं. इथं छोटा ओपा, मग त्यो झाला की तिथं छोटा ओपा. मग त्यो झाला की दुसऱ्या भाऊकीतल्या माणसाचा. मग आमचा, मग आणि दुसऱ्या भाऊकील्या असं शेतं आहेत सगळी. जेंच तेच मग ते कुठं करणार, कसं करणार शेततळ? मग ते पावसाच्या पाण्यावरतीच ऊ ठवून ठेवलं की बर असतंय खरं तेला हेपण पाहिजे, स तशी आपली एका जाग्याला जमीन पण पाहिजे हो. हम्म हम्म, मग बाकी काय आणि? काय म्हणला?
मुलगा आला का म्हणलं, साडेचारला येतो ना तो?
हो आला आल्या हो हे कराय लागलाय ते बोलाय लागलोय कॉलवर म्हणून तेज्या संग बोललो नाही. खेळाय लागलाय, आला पाय धुतला आणि आता खेळाय लागलाय.
हम्म आणि कॉलचे टास्क संपले ना, तर दुसरे टास्क येतात बहुतेक.
कॉलचे तीस टास्क झाले की. आता ती माझी ही आहे ना, माझी म्हणजे भावाची मिसेस आहे ना तीनच मला हे काम दिलंय. तिला तिजे कॉलचे झाले ट्रांजेक्शनचं पण व्हित आलंय तिचं आणि तिला आता ते रेकॉर्डच हे आलंय टास्क आलाय. स्वत स्वतः बोलायच आणि रे पुढं पाठवायचं असं के
तिथं पॅराग्राफ दिलेला असतोय किंवा छोट्या लाईन दिलेल्या असते
ते बोलायचं आणि ते हे करायच रेकॉर्ड करायचं आपला आवाज आपण रेकॉर्ड करायचा आणि पुढे पाठायचं असं काहीतरी आलेय. मला परवा ते घरी आलेले आमच्या. ते मला म्हणत होत्या असं असं ताई आलंय. तुमचं ते कॉल करून घ्या लवकर तुम्हाला पण पाठवतील मग असं म्हणत होते.
आणि ते टास्कचे पण भरपूर अं लोकांनी केलेत. काही काहींनी चार चार, पाच पाच हजार पेमेंट काढलंय.
कसलं ते हेज हेज लोक आक्षरचं?
ते जे अ टास्क ट्रान्स्क्रिप्शनचे टास्क काय असते? अं तिथं ऑडिओ येतो एक
हा ते मला आलंय की. ते माझा आता किती एकवीसशे झाल्या एकवीसशे पन्नास झाल्यात. तुमचं किती झालेत?
माझे नाही माझे सतराशेछ झालेत. मी नाही एवढे केले. तेवढं ते लई बसून करावं लागते ना.
हा ते मलाच मला पण तसा वेळ भेटेल ना कामातून आणि माझं काय नेमका प्रॉब्लेम हाय माहितेय? मला जास्त फोन असा बघितला ना, ते की डोक्याचा प्रॉब्लेम आहे डोकं जास्त दुखतंय माझं. त्यामुळे तेवढंच थोडं थोडंच करतोय मी. ते वहिनी म्हणत होत्या ताई दिवसाला पाचशे पाचशे पाचशे क अ पाच पाचशे हे करायचं आहे वाटतं दिवसाला आणि सरांनी पण त्या स्वप्नील सरांनी पण हे टाकलेलं हेज्यावर आपल्या ग्रुपवर टाकलेलं की, दिवसाला पाच पाचशे हे टास्क कम्प्लीट करा सगळ्यांनी म्हणून.
हम्म नाही मला नाही माहिती म्हणजे मी ते बघितलं नाही ते. पण असं काही नाही वाटतं पाचशे कारण, काही लोकांनी बरेच केलेत.
होय दहा दहा कुणात वहिनीच आमच्या दहा हजार झाले.
हम आणि त्याला जर ऍक्युरेन्सी लागते वाटतं, कारण रिजेक्ट झाला की त्याचे पैसे मिळत नाहीत.
नाही म्हणजे होय. आता मला पण ते कसलं आल्यात कुणास ठाऊक पण प्रोसेसिंगला आहेत ते सत चौदाशे पन सतरा रुपये आल्यात. अजून मग ते आठ
हा मग त्याच्यात त्याचे च आले ते पैसे चौदाशे सतरा तुम्हाला त्या टास्कचेच आलेत, कारण काॅलींगचे तर आता सुरु केले ना तुम्ही?
होय आता म्हणजे कालचे तुमच्यासोबत एक आणि आज एक आणि त्या मॅडमांच्या सोबत तीनच कॉल झाले माझे.
हं. काल तुमचा एकच झाला काय माझ्यासोबत?
होय आणि तुमचे तुम्ही दोन केले.
हा मी दोन केले. एक माझा तो वायाच गेला ते बोंबलला.
हम्म.
हम्म म्हणजे तुम्ही आता चार करू शकता हा एक आणि अजून तीन. मग तुम्हीच तीनच तिकडून कंप्लीट करा तुमचे आणि मग मी माझे दोन करतो.
ओके ओके म्हणजे एकसारखं केलं तर लागतंय का?
चालतंय लागते ना त्याचा काय विष
त्या मॅडम म्हणल्यात तिकडून म्हणजे एकसारखं केलं तर लागना बहुतेक. दुसऱ्यांना
नाही त्यांना इशू असेल काहीतरी त्यांच्या ऍपला. अ लागतायेत कॉल एकसारखे केले तरी.
हम्म, चालतंय मग.
हम्म. आणि नाही लागलं, तर मग मी हे करेन मधनं मग काही विषय नाही त्याला.
ते नाही लागला तर फोन करा मग.
हम्म. मी ते का म्हटलं दोन कॉल झाल्यानंतर एक करतो आणि मग पुन्हा तुमचे दोन झाले की मग एक करतो असं.
असं चालतेय, मग माझे आता दहा मिनिटं झालेत मी कट करते आणि परत लावते.
कट करून परत करा हो.
ओके, ओके.